हॅलो हा काय... चाललंय...
नाही स्वयंपाकाची तयारी वैगेरे...
हम्म हां -हां चहा पाणी झालं.
तुझं काय चाललंय सध्या...
काय नाही आता जरा अभ्यास झाला होता. संचितचा पेपर आहे त्याच्या बरोबर बसलेलो अभ्यासाला.
होय बर -बर हम्म..
मग आणि काय...
बाकी तब्येत का बर आहे का...
होय आहे की तुमची...
हा चांगली आहे.
घरातल्या बाकींची तब्येत वगैरे...
आहे -आहे सगळे चांगले आहेत.
अं -अं हां - हां तेच आता साहेब.... कॉलेज मध्ये एक प्रोजेक्ट सांगितला आहे. मराठी साहित्यावर काय तर माहिती लिहायचे सगळी की प्रोजेक्ट... तयार करायच आहे.
हम्म म्म मग कुठून तुम्ही माहिती मिळवलात. हम्म कशावरून बघणार गुगल वरण
अ नाही आम्हाला जेवढ साहित्य मिळतात. साहित्य मिळतात त्या साहित्यातून माहिती घेणार बाकी बघू... वगैरे आहे.
हां तूमच्या लायब्ररीमध्ये बुक्स मिळतात का पुस्तक! लायब्ररीमध्ये कॉलेजच्या पुस्तक मिळतात का?
हो मिळतात की...
हम्म
एवढी नाही आहेत कॉलेजच्या लायब्ररीमध्ये - तशी अभ्यासाचेच आहे पुस्तकं बाहेरच्या लायब्ररीत वगैरे जाऊन करायचे आहे. मग आपल्या संत साहित्याची सुरुवातीपासून चालू केले आहे.
हम्म हम्म अभ्यासक्रम अवघड आहे का?
त्यात जरा माहिती गोळा केल्या.
हम्म हम्म हम्म हम्म.
मग ते आता काय सुरुवातीला काय गोळा केला माहिती आपल्या मराठी साहित्याचा सुवर्णकाळ संत साहित्यापासून सुरू होता. तेराव्या शतकात संत त्यांनी मराठी भाषेला लोकभाषेचा दर्जा मिळवून दिलेला त्या काळात ज्ञान आणि धर्मग्रंथ हे संस्कृत भाषेत मर्यादित होते. सामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचावे म्हणून संतांनी मराठी भाषा लेखन केलं असं हां माहित त्या यामध्ये सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल संत ज्ञानेश्वरांच्या आपल्या त्यांनी संत ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला.
हम्म हम्म हम्म.
हां म मग ते आता आणि काय
मग त्यांनी जे केलं ते तुकारामांनी वगैरे बाकीच्या स
हो हे सगळ्या संतांचे नाव आहे मग ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध वचना आहे की अवघाची संसार सुखाचा करीनं हे त्यांचं प्रसिद्ध वचन आहे.
बरंल झाल तुमच्या सारख्या आत्ताच्या मुलांना हे सम
होय मग ही त्यांची समाज कल्याण चे भावना दिसून येत होती त्या त्यांच्या वचनातून परत तु परत तुका तुकाराम महाराजांनी अ ज्ञानेश्वर नंतर संत तु तुकारामाने अभंगांमधून ज्या अभंगाच्या माध्यमातून समाजांना योग्य दिशा दिली. अंधश्रद्धा परत जातीभेद आणि सामाजिक अन्यायावर कठोर प्र प्रहार केला
हम्म हम्म.
म्हणजे त्यांनी त्या त्यांच्या अभंगातून हे सगळे संदेश दिले.
हा हा हा.
ती माहिती दिली हो आहे येणार की पुढे आ आता जरा जरा आम्ही माहिती घ्या चालू केल्या परत साहित्याचा समाजावर कसा प्रभाव पडला संत साहित्यामुळे मराठी ठी भाषेला नवे वैभव प्राप्त झाले. सामान्य माणसाला धर्म अध्यात्म आणि नैतिक मूल्य समजली
बर बरोबर आहे.
तील भेदभाव कमी करण्यासाठी संतांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे संत साहित्य आज ही तितकीेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. ते आता आत्ताच्या मुलांना वाट अस किंवा ऐकलं तर ते पुढे त्यांना भविष्यात उपयोगी पडेल.
हम्म आदर्श तो ठेवायला पाहिजे त्यांनी संतांचा
हा त्यांनी जर ते आदर्श ठेवला तर त्यांना खूप पुढे जातील आत्ताच्या ह्या आयुष्यात नाही लिले परत मय आणि काय तुकाराम महाराजांनी सांगितले की जे का रंगले गांजले त्यासे म्हणे जो आपुले ही ओळ मानवतेच्या सर्वोच्च संदेश देते संत साहित्याने समाजात समता बंधुभाव आणि नैतिक मूल रुजवण्याचे महत्वाचे कार्य केले
हम्म प्रदूष्य पण आहे का
होय मग आधुनिक मराठी साहित्याचा प्रवास
ह संस्कृत भाषा समजते का मग
होय तेच की मग त्यांनी तेच केलं ना सामान्य जनतेला संस्कृत कळत नव्हत मग त्यांनी मराठी भाषेत त्याच रूपांतर केलं त्यामुळं सामान्य जनतेला पण त्याचा अर्थ कळाला बा
हम्म
असा मग ते आता परत मग आधुनिक मराठी साहित्याचा प्रवास लिहिला की आत्ता जे पुस्तकं काळ बदलत गेला तस साहित्याचे रूप स्वरूप बदलत गेले समाजातले नवीन प्रश्न बदलती जीवनशैली आणि आधुनिक विचार यंत चे प्रतिबिंब साहित्यामध्ये दिसू लागले.
हुं बरोबर
आधुनिक मराठी साहित्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, नाट्य, आत्म चरित्र परत आपलं प्रवास सर्व वर्णन प्रवास वर्णन सॉरी म्हणजे आपण फिरतोय ते लिहायचं ते
हुं हुं हुं
नंन
हा हा तुम्हाला हे अभ्यासाला आहे म्हणून चांगली गोष्ट आहे कारण हे सगळं तुम्हाला माहिती होत त्यामुळ
होय म तेच सगळ त्याच्यावर सगळं संशोधन चाललय आमचं जसं जसं माहिती मिळेल तशी आम्ही लिहित चाललोय
हम् हम् चांगलंय किती जणांच अस हे आहे तुमचं
विविध साहित्य प्रकारांचा विकास कसा झाला ते लिहितोय मराठीत वि. स. खांडेकर यांनी ययाती लिहिली. ययातीसारखी आपली उत्कृष्ट कादंबरी लिहिलेली मराठी साहित्यात याला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे परत आपले पु ल देशपांडे विनोदी त्यांनी विनोद आणि समाज निरीक्षणातून मराठी साहित्य समृद्ध केलेले आहे
हो
अशा
व्यंगचित्र आणि विनोद सगळे
हो ते त्यांच्याबद्दल जरा माहिती दिली
हुं
आणि मग कोण कुसुमाग्रज याचं कवितांनी समाजातून जागृती निर्माण केली
महिलांच्या बहिणाबाई चौधरी
होय आहेत की सगळ्यांचे नाव आहेत पुढे मग मग ते परत मग चित्रपटाकडे वळलं मग जरा चित्रपटांत ते बाबूराव पेंटर ते कोल्हापुरातून होते ते त्यांनी चित्रपटाला चालू केले चित्रपट करायला तिथून म मग सगळी थिएटर वगैरे चालू झाले
हुं हुं
ते लिहिलंय मग
अ आणि भरपूर आहे माहिती आता परत लोककला म लोककलेबद्दल लिहिलंय मराठी
हम्म हम्म
साहित्या बरोबर आपली महारा ष्ट्राची लोककला देखील आपल्या संस्कृतीचार अमूल्य ठेवा आहे. लोककला म्हणजे जनजीवनाचे लोकभावनांचे आणि परंपरेचे जिवंत दर्शन आहे काय झालं
हा तेच की लोककलेमधून तेच दाखवायचे कस
होय तेज्या ब द्दल जरा माहिती लिहिल्या त्यात लावणी म्हणा पवाडा आपल्या शिवाजी महाराजांचा आपल्या पवाडा म्हणजे काय? शौर्य म्हणजे शौर्य गाथीनच गायन मरा महाराज शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे किती पवाडे आहेत अफ्जल खनाला अफजुल कानाचा वाद केलेला पवडा शाहीस
हो
भरपूर होवण आहे. पोवाडांंतर गोंधळ झाले.
हम्म.
गोंधळच आपण महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक लोककला आहे देवी देवतांच्या उपासनेसाठी आणि धार्मिक विविध विधीमध्ये गोंधळ सादर करतात
हम्म बरोबर आहे.
गोंधळामध्ये श्रद्धा भक्तीभाव असतो. असलल
हम्म हम्म.
म लोककलांचे संस्कृतीतील स्थान
हम्म हम्म.
म्हणजे असं लिहिलं की लोककला ही समाजाचा आरसा आहे.
बरोबर आहे.
त लोकां भावना श्रद्धा इतिहास आणि जीवन पद्धती यांचे प्रतिबिंब लोकांमध्ये लोककले मधून दिसते.
हो.
अस आहे म्हणजे मनोरंजनासाठी पण आहे त्यातन सामाजिक संदेश पण देतात.
प्रबोधन होतं सामाजिक प्रबोधन होतं त्याच्यावर हम्म.
हेजा निष्कर्ष काय कि असं सांगितलं की सं ते ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे साह्य त्यानी मराठी भाषेला विचारांचे आणि अध्यात्माचे सा समर्थ दिले. आधुनिक साहित्याने समाजातील बदलांची वास्तू मांडली. लावणी पवाडा आणि गोंधळ यासारखे लोककलांनी आणि महाराष्ट्राचे संस्कृ कृतीक ओळख जपली.
हम्म.
असं हाय ओ.
हम्म म्हणजे त्यांचा आदर्श घ्यावा तरुण पिढीने हम्म हम्म.
हो ते अशी सगळी माहिती दिली आहे म आता ती सादर करायची कॉलेज मध्ये जाऊन.
हम्म चांगलंय छान विषय घेतलाय बर का मला आवडला तुम्ही विषय घेतलेला.
काल.
लय मला आवडला म्हटलं.
होय तर त्या त्याच जरा अस शधून चालले मग तुम्हाला सांगु परत
चांगलंय चांगलंय.
हम्म होय हो. सगळे जण आपापल्या परिणा कशी करतात माहिती गोळा करावं लागल
हा बरोबर. प्रत्येकाने काय करायचं एक एक हे घ्यायचं एकानं लोककला घ्यायचं एकानं पोवाड्यात घ्यायचं म्हणजे विभाजन होतं त्याच्यामध्ये आणि
ते आता आमच्या हिकडं. मोहरम चालू झालाय त्या सगळं पीर भेटीला चाले ते वाजा लागली सगळं
हा तेच म्हटलं आवाज कसला येतोय.
होय ते मग सगळे पिर वाजवत नेतात ना भेटीसाठी.
हम कड
चालते मग
हा चालेल चाले ठीक आहे हो हो चालेल चालेल ठीक आहे हो हो